हा काय चालू हाय
काही नाही ओफिस होतो.
ऑफिसला होता का? आता टाइम आहे का नाही?
आय आय .
हम्म हा गेलता का माउरला?
माऊला नाही गेलोयच आता जायचा आहे.
कसं काय असते मावर तिकडं ट्रीप कशी काय असते बरं?
आऊर चांगलंय लोकेशन वगैरे छान आहे.
कोण्या मार्ग जावा लागते कसं?
ते तुम्हाला तसं पुसदून सोप्पं जाते डायरेक तिकडे.
म्हणजे पुसादा पुढं पुसदून
पुसद महागाव पुन्हा ते धनोडा लागते धनोड्यावरून आ राईट टर्न घ्यायचा तिथून.
अच्छा अच्छा अच्छा! तिचं ते ह्याच्या काम झालं का काय म्हणतात त्याला रे ते झुला असतील हा.
नाही रोपवेचा नाही झालं अजून चालू आहे काम आता.
मागं भानगडी झालते वाटते गाडी पासून साठी काय गाड्या लावण्यासाठी
ते नांदेडचा होता तेच.
हम्म पाहिऱ्याचा काम वगैरे
पायऱ्याचं चालू आहे ना थोडं-थोडं.
बस स्टँड वगैरे सगळं आहे वाटते तिथं.
हो आहे ना बस स्टॅन्ड आहे बस स्टँड थोडं जिल्हा नांदेड माऊरचा.
नांदेडून किती किलोमीटर येईल बरं ते?
मंदिरून येईल तरी जवळपास एकशे सत्तर येईल तसं त्या की याचा की नोट मार्गे
तिकडं अजून कोण कोणते देवस्थान येतं?
देवस्थान तिकडे आहेत ना महानुभाव पंथाचे काय दत्तशिखार वगैरे पुन्हा ते शेख फरीद आहे शेख फरीद म्हणून आहे तिथं धबधबा वगैरे आहे.
अच्छा माऊरला पाहण्यासारखे ठिकाण अजून
बाकी तिकडे आहे आता नवीन गार्डन वगैरे झालं आता माऊरला.
माऊर त्या गं पुढं आहे ना कोणतं ते दत्ता गं ठिकाणी पुन्हा हे देवी कुंती वर आहे, दत्त शिखरा . त्या माता खाली देवदेवशरी-
हो खाली आहे ना महानुभव पंताच.
हम्म स्वामी समर्थाचा बी वाटते खाली
हो आहे बरेच आहेत तिथे बरेच देव होतात. एकदा इकडे ट्रीप कराय लागते चिखलदरा.
हा चिखलदाराला पाहिणाऱ्या काय काय काय चिकडं
चिखलदाराला आहेस वाट वटरफॉल वग
किल्ला वाटी तिथं किल्ला पण एक
हो हो.
वाया अमरावतीवरून मागं कसं कसं आहे जाणार.
अमरावती वरून ती मला वाटते दरियापूर लागतेे वाटते मना
हा दर्यापूराला वाटतं की नाही जाता आता ओळयले मस्त.
हो ना.
हा.
एकदा प्लॅन करायला लागते मावशींती सगळे.
हो जा लागते भारी आहे तिथ, हम्म.
हम्म.
बाकी आजून?
काही नाही जेवण झालं?
जेवण नाही आता, उपास होता आज. काल मस्त याची अ पनीरची भाजी बनवली होती बुरजी. पनीर बुरजी, हम्. अ पहिले त्याच्यातनी, कांदा वगैरे बारीक करून. शिमला मिरची, लसण अदरक पेस्ट. पुन्हा जिरे तडका दियाला मस्त, आणि टमाटे. चांगलं होऊ दिल्या नंतर, हा अर गौरसेेट आलते. खुशी आलती, हम्म. बडे होता आमचा काल.
अ होन, होन हं.
बाकी इकडं शेगावकडें.
हे गावकडे नाही सध्या चक्कर! आता ते आनंदसागर सुरू झालं का तिकडच?
नाही नाही, अजून चालू नाही झाला आनंदसागर.
हो का?
आपताणी होत लवकरते. पाणी चालू आहे.
स्टे आलता न कायतरी है?
हो, हम्म हम्म. बाकी व्यवस्था चांगली आहे, तिसं जेवणा आहेखची फरी व्यस्था आहे.
हा हा.
इकड स्वामी समर्थ, स्वामी समर्थ अकलकोट.
हो ते आता गेलो होत मागे, आमच्या ऑफिसचे वगैरे.
कल झाला आता एक.
हम्म.
अजून ल
फॅमिली ट्रिप कडा लागते.
फॅमिली ट्रिप काढाल.
हम हम.
क्रुझर करा लागते, एक दोन क्रुझर करून मग काय. म ते गॅस वगैरे घ्यायचा मस्त.
हो.
मस् बाहेर जाऊन जेव्हाय
होन.
बज.
बाकी, काय चालू आहे मग?
आगली आत्ता आलो, याचवरून ड्युटीवररून.
हा हा.
चला म्हटलं, फोन लावा होता ते काही माजे लागत ना.
कुठली होती ट्रिप?
विव आमबा येईल गेल तो कारण ग ट्रिप म्हणजे आमच्या मालकाकडे स.
हा.
कारण द्याल त्याच, आहे ट्रॅक्टरच आहे. हम्म.
त्यांच्या इकडे ते हे आहे का?
खुवटा.
अ हो हो ते. नाही ते हळदीला जे हे भारतात ना, भर मारतात छोटे छोटे ते.
नाही नाही त्यांच्याकड आहेत, मशनी आहेत आपल्या खूपोठाच्या.
हा हा.
ट्रॅक्टर येत.
अच्छा.
अजून.
हम्म ठीक ये.
हम्म.
पाहूत मला गेला आता, माहूरला आहे का चक्कर.
माहूरला सध्या नाही, माहूरच सध्या काही खरं नाही. पाणीच चालू आहे इकडे तिकडे.
पावसाळ्यात मजा येते भिरायला.
बार हो आता एक ट्रीप
हम्म. खुशीला ते घेऊन
हम्म, आम्हाला जायचं होत हैदराबाद ट्रिप करायची होती न्यायचे होते. मी ब गो परळी वैजीनाथला गेलो.
हा.
तिचा चार पाच दिवस राहिले, तेच्यामुळे सगळं दिस ना.
हम्.
आ हैदराबादला हे चांगले ठिकाण पाहण्यायसारे ट्रिप काढायसारखे मस्त. या दिल मोठा इतन
हो ना.
बिरला मंदिर ये.
मी जाऊन आलो, बीड ला मंदिर वगैर तिथं.
बीड ला आपल्या भेटला घे, आणली काय वाडल.
नाही नाही. याला म्हणलं बिर्ला मंदिर.
हा बिरला मंदिर ना, हा हा. काही नाही मा त्याला म्हणती रे काही. सुवर्ण टेंपल तिकडे येत. गेलतो वाटते बालाजीच्या तिकड, आपण गेलतो वाटते सुवर्णा टेम्पला.
हा म्युझियम वगैरे आहेत.
हम्म. म्युझियम आहे. चार मी तर
सलारजंग म्यूझियम.
सा ला अरसा हो. काय केली, भाजी केली आज.
आज काय मिरचीचं बेसन केलं होतं.
हम्म.
काल केली ती, पनीर याची भाजी फणस.
शेतातले.
पण आहे का आता यायलय का?
बस आत्ता संपले एकच आहे शिल्लक आता त विकायला ठेवले ते.
हम्म हम्म हम् सिझन झाला हे कुणाल सेठ आलते की नाही.
नाही आल नाही त्याचं ते चालू आहे ना नरवाडी्च.
काय झालं मिटलं नाही का ते.
नाही चालू आहे तेथे पैसे घ्यायचे होते ते काही.
माहि दिलेच नाही वाजेना ह. माझे लख नाही निघना त्याला इकडच करायला पाहिजे. स्टुडिओ स्टुडिओ इथ टाकायला पाहिजे उंबरकिल्यावर.
सरळ उमरखीला शिफ्ट कर म्हणलं त्याला काय करतील.
आहे तेल तिथ राहायची हाय फाय सवय झालेलीय काय येतील इकड.
हम्म.
टाकलंत इथं चांगलं होत तिथच रूम करून दयायचं ना दोघं राहा म्हणून. तिथंही चालते ब्युटी पार्लर टाकलं त्या खेड्यात लय चालते.
मस्त चालते दोघांच चालते.
अग तिकडं हायफाय राहायची सवय झाली बी
हो ना.
आहेत. कायल बाकी अजून. हॅलो.
तो पण आलता का म्हणतो तिकडे.
कोण?
श्रवण श्रवण
कोण नाही तिकडे घरी अस
नंद दिला होता वाटे.
मला काय माहित नाही कावा गेले.
नाही नांदेड ला शिकायला होता तू.
नाही ना आलो वापस इथं इथं हम्म विवेक गेला ना पुण्याला.
हावू का कसं काय?
काय ते किराणं सारखे टाकणार आहे ते.
म्हणजे?
हा.
हा. हा हा हा...
ते कपड्याचं दुकान चालत नाही म्हणते हजार पाचशे येतेत म्हणते हे हे.
हम्म.
न ते दुकान टाकणार आहे.
बरं.
दहा अकरा मिनिटं व्हायलेत
हम्म.
अग. साक्षीला लावला की नाही फोन
नाही साक्षीला सकाळी लावतो आता आज नाही लावतो.
कोणाले लागत ना झाले फोन अवघड हाय मेसेज टाकूत काही तरी वेगळा मेसेज टाकूत. मम्मीच झालं का चालू?
हा मम्मीच झालं
आता हे त्याच्यानंतर काय करायचत आपलं झालं बोलण झाल्यान
नाही ते येत राहतात.
हेच्यावर म्हणजे आता हे ॲप चालू ठेवाय लागतंय की कसं? आता कोणाचे फोन जर आपण आता हे बंद करत
नाही नाही ॲप म्हणजे ते ऑनलाईन नेट ऑन पाहिजे त्याला
हा नेट तर चालूच राहते आपलं
पहिले किती कॉल दा
गॅस चालूच राहते. म हे
ग्रुप वर बघायचं ग्रुप वर बघायचं. ग्रुपर बघून कोणी ऍक्टिव्ह असली की त्यांना करायचं
हम्म हम्म आहो बाकी अजून
बाकी काही ठीक आहे.
त्यादिवशी ते आल म हो पप्पा म्हणे ये म्हणे नाही आता का येन नाही